हॅलो हॅलो, ऐकु येतय? हॅलो हॅलो
ये
अय येतय का ऐकु?
ते तुझा स्क्रिनशॉट टाकलाय. जरा बघ ते काय म्हणाले, कीनशट टाकला म तुला
च होय त तिथं सच का दाखवाले काय माहित
हम्म
अरे ती आहे बाळ तिथं बँक अकाऊंट यूपीआय नाही तर काही तरी जोड की तुला थोडं वेळ, वीस तीस रुपये असं काही तर आले का पैसे
सत्या्नव रुपये आल
ऐ ईकी वीस, तीस, चाळीस, पन्नास, अस परवानश कि अंत
हम्म, सत्यान्नव रुपयाला
सत्यानव न वाते काय अर कधी ता कायतरी री नंतर
हम, आधी मधी एक वीस रुपये व्याज आले असतील
विस आलते काय
हम्
ह आता हे मी ज्याच्यावर म कॉल करालो की त्याला युपीआय जोडून ठे काय ऑलरेडी सोडलेला आहे बघ चेक कर
यु पीआय, झोडू का बँक हे ोझोडु
यु पी आय जोडू शकतोस बँक खात्या नंबर पण जोडू शकतोस काय पण चालत
हम्
आणि का नारळीच्या झाड अस नाही दादे बक्की काय तर नारळ लागू दत की रानाकडे आपल्या
हे लवकला त्याला पाणी जास्त पाहिजे पाणी कम पडायला पाणी कम पडायला आहे
म, घाला ना पाणी घालं ना मग त्याला
रोजगार रोज जाऊन घाललाल तर पाईपलाईन करून ट्र्रीप लावायला पाहिजे ते ये न
र बघ ना काय तर आ तू तिकडे जायच हो ते आता उन्हाळ्यातच तेवढं की आता पावसाळ्यात काय ते असते पडते
हम्
उन्हाळ्यापुरतं काय तर बघा पावसाळ्यात काही ते पडतेस कि पाऊस त्याला काय तर खत बघदादया भराभरा वाढूतेत त का नाळाची झाड आज जाग जे आहेत लावल्यात त्यांनी, तोपर्यंत पिऊ देत पाणी जरा म्हातार आहेत,
य यायला तर पाहिजे काी नकोती काण काही जो का नसत पालेखा
अर काक ना ते पुुलं झाड बडलं का ह्याच्यापेक्षा झारा असच मोठा करताना ोटी छोटी लागाल्यात
अ ते काही आमच्या आधी लावलेला आहे ते
कितीएक दोन वर्षात जावलं असेल
आपलं पुढच्या वर्षीपासून तुझं
अरे मग तरी पण बघा ना आणि थोडं जास्त लवकर लागलं तर ते आज पितीच तर पाणी थोडंफार
तेलाला आवाज हवाच लागणार बाळते तुम्ही काय करून पिऊ नसते
अरे नाही हे नाही रे हे सांगाले नाही रे काय लागवड, बिगवड, औषध, पाणी इंजेक्शन मारुना
ह.
बघा जरा तुमच्या क्षेत्रात काय तर
हम हम
मी तुला हे पाठवलेलं बघितलंस काय ते
काय?
इन्स्टाला पाठवलेलं व्हिडिओ तुम्ही अग्रीमधून काय काय करू शकताय.
हम्
पुडं
काय करु मग.
स्पर्धा परीक्षा ते ट्राय करा. भैर रूमवर रायद्यावर जरा बघा चौकशी करा इकड तिकडं सगळ्यात बिझनेस फारी बघ दद्याकडे नोकरीपेक्षा
हम्
बिझनेस सारखा पैसा नोकरीत येत नाही आ ते थोडंफार पण इन्सेंटिव्ह तुम्हाला तुमच असते पन पाडत तस.
हम
आणि का आम्ही नोकरी तेच कि नोकरीच तर काय खरं नाही
हम्म
आणि काय मग ते कोणाला विचारून काय एकदा दाद्या.
हम
आमच्या वर्गातलं ते हे पुलिस पाटील ते मला ऍड आहे इन्स्टाला त्याला ते विचारू का पुढं काही संध्या आहे त काय कॉलेज कुठलं बेटर आहे. एम बीएच करा ना कुठ आहे ते बारावीत हाय ना
होय बारावीत हम्म
मग काय तुमचां काय फ्युचर प्लॅन
झोप
दादू माझ्या मते कि नाही तुला आता आता पोरं तुमचं हे असते की नाही
होय
काय तर भेरल तेवढा छोटासा बिझनेस कुणाला बिन घरात कळू देतात छोटासा बिझनेस भे काही ट्राय करता सा बघा पोर पोर आपल्या गावात तर नको बघ लई ट्राय करा तुमच्या तुमच्यात पोरांच्या हच्यात बघा आणि काय
काय
आपल्या गावात तर काही नको बघ कुणाला बिन कळू देता इन्व्हेस्टमेंट पहियला वेज तर मला सांग मी देतो तुला पण बघा वेग ट्राय करणार आसला तर छोटा आपलं बिझनेस कोणालच ऐकत नाही छोटा करा थोडफार लॉस होईल. पहिला पण नंतर नंतर लॉस झाल की द्यायच नाई खर अजून त्यात अजून काय करता येईल बघा्एला पाहीजे.
हम् हम हम
आणि का बघा बिझनेस काय चालू करणार अस असल तर आब्याचा पण बिझनेस छान आहे मला आब्याचा बिझनेस नाही आवडलाय त आता ह्यात मोठ मोट मोठ पण करू शकतो त्यात त मांडव घेऊ शकतोय. नंतर न स्वतःचा हॉल काढू शकतोय त्यो.
हम्म.
बिझनेस ऐकत नाही, बिझनेस मोठा वाढवतंच जायचं. छोटं छोटं छोटं काय तर बघा छोटं ट्राय करता काय.
काय लगेच नाही आता. बघू बघू ठेव पाच मिनिट झालं आणि परत कॉल कर.
पाच मिनिटं दा दाहा मिनिटाचं हे आहे त्याला, तू कट केलतास काय मगाशी?
ठेवुनच कट झालता.
टेस्टी झालत ना?
हम्म.
हम् हं. तेच म्हणटलं मी तर कट केलं नाही, आपोआप कसं काय झालं हे कट?
ह
आणि काय मग? ते नारळाच्या झाडाचं तेवढं बघ बाबा. आज्जा-आज्जी पिऊ देत आमचं पाणी जरा.
हम्म.
आणि ते खालच्या झाडाला त्याला तर काही किती दुर्लक्षच व्हालय.
त्याला असं दा सिमेंटच असं काही तर कट्टा करून त्यात माती आणून वतलं तर!
हम्म.
होऊ शकते का? का वरच शेड हाललं?
हमम. तुमची बुद्धी लय चालवू नका असू दे. थवा आल्या बगं, थवाईसंग बोलणार आहेस काय? हॅलो. थेवायलासंग बोलणार आहेस काय?
थांब देतो एक मिनिटं ह्यो कट होऊ दे दे. दोन मिनिटं व्हायचायत, कुठे गेलती ती?
बाहेर होती आंब फोडालती.
आपण सगळी जास्त आहे बग आप्पांचा बिझनेस कसाय बघ. ची नोट आहे अप्पांचा बिझनेस. गेम खेळून पैसे मिळवत सांग त्याला पैसे लागतात का दादा?